हॅलो
पेरू इकडे ये की हॅलो
हॅलो हा बोलायच बसला हा मुलगा अभ्यासला
हा बोला कि दोन दोन मिनटात दोन सर दोन
चल बस तेव्हा बसु अभ्यासला बसा
दोन मिनटं जरा
हा हा हा हा
बापातर रुप येत ऑनलाईन त
हा बोला की
हा
म्हणत होता काय झालं ऍडमिट करून घेतलेल ना
अ तिला का नाही अ ते मग मला सगळेच राहिलें त नाही द
व आमचे भाऊ डॉक्टर नाही बोलतात हा
त्याच्यामुळे पैसा झाल कली अ पहेर शिसरला माझे नवव्या दिवशी मला डिस्चार्ज दि आणि बाराव्या दिवशी टाके काढायसाठी बोलवलं
हा
मग बारावी बाात घयसाठी मम्मीने आमच्या किती भरपूर सगळं बा त्या सकट बाजार आणलेला म्हणजे पहिल्या मुला बारस जोरात घालत्यात आमच्याकड म्हणून
बर
माझा आवाज येतोय फक्त
मग हो यायला, मला आवाज.
रो मते नावा
मी आहे रेंज मध्येच बाहेरच बसले, हा मला यायला आवाज
बाराव्या दिवशी मी टाके काढाय जेव्हा गेलो, त्या डॉ ाू परे माझं ओपन झालं. पुन्हा.
अरे बापरे..
होय माझं माझ तबेत हा माझी जर तबेत पण होती आणि ते झोपेत कधी दध तिथं टाक्यापाशी केलेला आणि पू झालेला त्या च्यामध्ये आणि ते सगळ ओले असल्यामुळे पण होय. एक टाका उरला सगळं पण झाो परेशन तेनी मला वाटतय का नाही तीन आठवड महिनाभर कनई- बिन असं फुलच अस, हात असं, बोट सगळी घालून असं दरोज पपईचा किस वगैरे घालून, कनई स्वच्छ करायचे बिनबुलेच.
ते बापे
होय. म दोन दुसऱ्या द मा्य त सुर शिजरच साहित्य आम्हाला आणाय लावलं आणि पुन्हा ऑपरेशन नवीन केलं.
अरे बापरे, भयंकर त्रास झाला असेल मग?
भयंकर म्हणजे सव्वा महिने मी दवाखान्यात सव्वा महिन्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी बाजार करून मग बारसं घातलं, म्हणून मला दुसऱ्या मुलाने आमचं म्हणालागल्यालीत, आवर्षन कर, ण खर नाही म्हट अभ्या
म जरा, काळजी घेती ना तुम्ही.
ठ कुठली काळजी मुलं ह असंच टाता
हम्
ह बकी
नाही हो सगळ्याच महत्त्वाचे आहे एवढं डबल ऑपरेशन करून घेतले एकाच वेळेसत ते लहान मुलं सांभाळायचं त्यात तेवढी मरणाचे काम आहेत तुमच्या घरात केवढे काम आहेत जाणार
हो दुसरं मुल मला राहिलेला कळलंच नाही म्हणजे पिरयडसच माझ्या आलेले नाहीत नाही पण अचानक म अचा मिंद म्हणत तस मी पण मिंद च आहे आमच्या मम्मीला
बर
मग ते आमच्या घरातले तसे मग पहिल्या शिजरला हाल ल झाले आणि नको हे काय ओप्राशन न करू मग आमची मम्मी काय म्हटली बशन कर डिलेवरी एकवीस झाले बर ओप्राशन नको करायला त्याचा पण हाल भरपूर होते
त्रास होते ना का
होय मग ते
त तुमच लय अवघड झालंय ब
म्हण हा बार आणि कोरोनामध्ये आणि माझ कुठल्या दगणत घेण्यात माझ तर टाक ते पहिलं उसवा लागलेलं दुसऱ्या मुलाला एका बालिंग्याच्या हॉस्पिटलमध्येध्ये क पंच्याहत्तर हजार जागेला भरायला लावलं त्यांनी आ कार होय कोरोना होता आणि त्यात शीजर माझ परिस्कोप घे पहि ते सगळ झाल्यामूळ डबल डबल ओप्राशन त्यामुळे त्याने पंचायत तर हजार रुपये भरले आहे मग आणि एका रात्रीत न जुळणे आमच्या घरातल्याने पण केली ते हे
थ काजू अपेक्षा का जास्त नाही थोडा
मग आणि ते हे दुसरं श जर केलं मग आमचे घरचे काय म्हणत होते फॅमिलीचे त्यातन ऑपरेशन करा म्हणजे बाळाचं बाळ होऊ नए म्हणून करते ते तेनी म्हटलं पहिलं मूल फक्त वर्षाच आहे निदान तीन ते पाच वर्षाच लागत ते आम्ही काही जबाबदारी घेणार नाही आणि ऑपरेशन आम्ही काय करणार नाही
बर
तेनी केलं नाही मग मुल मग तीन चार महिन्याच झाल्यावर आम्ही असे एका जागेला माझ्याकनाही चार ऑपरेशन झालयात बघा ते शेजरमध्ये
अवघड ए बा तुमच मला एवढं का असून सुद्धा एवढे कामाडत त्याचा
काम म्हणजे काय इकडन त्यात इकडं काम लय एक एक वेळेस जिऊ नको नको होतय
जनावर हला
जनावर व्हायला ते शेण घाण दूध आणि दिवसभर आणि शेतातलं घरात त शेतातल दररोज जरी नसला तर मग कधीतरी अस हे असतं तिकड येऊन आणि घरातलं करायचं त जीव रडकुंडीला येतो अहो
होच की अवघड हो तुमच माझे पण सिझर च दधोनी पण हा व्यवस्थित हा पण मी जास्त अस अंतर तर ठेवलेलं व्यवस्थित काळजी घेऊन माझ उसवा उसवी अस त्याने व्यवस्थित प्रॉपर टाके वाळले सगळं व्यवस्थित झालं शिस्तात शिस्तात
हा म आणि कस सरकारच सरकार असं ह
होय माझ पण सागली सिव्हिल ला झाल्या डिलिव्हीरी पण आपली आपली काळजी घ्यायची मी माझ्या साईटची पेशंट बघितली की ते लिफ्ट लिफ्ट खराब होते त्याच्यामुळे काय झालं माझ्या बरोबर जे ते गेला एकाच दिवशी नाही त्यातलं एका बाईच जिन्यावरती जरा बाळाला म्हणे आता प्रॉब्लेम आहे का? म्हणजे कावल्या सारखा आणि ते वर ठेवलेलं पाच आहे दुसरा मजला होता. आणि ते सारखं लिफ्ट बंद होतहोती आणि आमचा सीझर होऊन तर तिसरा का चौथ दिवस होता आम्हाला चौथ दिवसधा जनरल वर्ल्डला शिफ्ट केलेला तिचं बाळ काचत होतं वरती मग तिला पाजवायला तिला वर खाली जायला लागत होत आणि लिफ्ट बंद होती आणि ह्यायं टकेज पूर्ण बस तले
अगं बाई, सांगली सिव्हल मध्ये हमखास होत या बरीस मी पण माझ त्याबरोबर का नाही डिलव्हरी झालेल तीन ते चार त्या दिवशी महिला आलत्या मला काय वाटलं म्हंटल माझी तब्येत असल्यामुळे एखादी म्हणजे जाड पोटाचं चमडे जाड असते त्या मुळे पण वाळत नाही पण तीन ते चार त्या दिवशी तक्रारारी आल्या आपण बाराव्या दिवशी टाकीे कढायला तआलत्या नाही
बे का अजी काय लागता ताकी वाळून ते दोरा ज टाके तोडतो ना कोण? हो पण जीवात जीव नव्हता माझ्या असं साईडचं बघून बघिती वाटाल ते
होय होय आणि दवाखान्यात हाल कसं कळतात मया असं द नाही प्रेम असं कुठ होता होतच नाहीतेनी
कुठलं त्यांच्या दगडाच काळज असते
दगडाचं काळीज कस ते ड्रेसिंग तर कसलं चु फा कसल्या जोरात ओढतात टाक तर ते ओल असतात. तेव्हा ड्रेसिंग करतात, अगं बाई -बाई -बाई अठवल की अंगावर काटा येत
मग काय तर आणि ते चेक करतात माहिित का डिलिव्हचा टाकेत का चौथ्या दिवशीतर राऊन्ड ला डॉक्टर ती तर अशी दाबून दाबून कस क्षेत्र टाकायला किती जोरात दाबतात बाई म्हणजे त्यांना बघायच असतय ओ झाला काय जखमधन पाणी येत ते काय हे सगळ बघायच असत पण ते अच्छा ते जोरात आहे कळ लावून डोक्यात जातीया.
ते ऐकल की आता विचार केला की असं अंगाव काट येतात बघ कसं आहे माहिती आहे
मग काय तर कस सोचलं असं तुम्हालाच माहित बा डबल डबल एक
झाल दुसऱ्या वेळेस कस खाजगी होतं ते झालं टाक. त तिनं पुन्हा लगेच ऑपरेशन पण केलं. ते पण व्यवस्थित झालं, आता खर त्या जागी एका जागेला ते तीन ते चार ऑपरेशन आहेत. ते कणी असं त्या टाक्याच्या जागी तेला अस खाजवतोय त्या सारख आग होतिया.
होय होय, तुम्ही काय करा गवारी खाऊ नका कान पडते हो त्याच्यावर हा त्याच्यावर पण पडीच मग तुम्ही गवारीच माझी खात जाऊ नका काय हा. हा गवारीची भाजी खाल्ली क नाही त्याला जास्त खाजवते म्हणजे माहीत असेलच सोडा तुम्हाला. मी पण नाही खात गवारी. ते आणि काय तर भाजी असतीया भोपळीची. तर ते नाही जास्त खाल्ल तर. आपली काळजी आपणच घ्यायची. कोण आपल्याला काळजी घे म्हणत नाही
नाही होय की आपला जीव चांगला तर
काम पण लोकाना हो पण तीथे म्हणजे सगळ्यांनाच काम केलं तरच चांगला असत
चांगलं असतय ते बरोबरच आहे ते होय
मग काय आजून गवारी खाकी माझं ऑपरेशन डिलिव्हरी झाल्यावर गवारीच का घ्याय नाही नाही नाही दो तीन म खाल्लो आणि मला कसंवाय लागला मणेाजून खाजून झालं तर नकां इंजेक्शन होतय त्या कायत
बर बर ह
म्हणून
नकाचे इन्फेक्शन होते हो ते पण होते
हा मणून मी जवारी खायच सोडून देतो
बाळा
होय केली की नंतर होय मुलगा अ झाला चार वर्षाचा त्या नाही नाही नंतर गेले म मुलगी माझी दोन अडीच वर्ष झाल्यानंतर मग ऑपरेशन केले म
केलंग
अडीच वर्षच झालीती माझी मुलगी होय पर मोठ झाातवर मग केले ह
हा हा
नाहीव शिस्तातच केली कुठल्या गोष्टीला गडबड केली नाही
ह
आणि इकडं तर डॉक्टरांचं जास्त लक्ष असत नाही कावत्यात हा